पर्यत तुझं टोटल किती झाल्यात?
आत्ता पर्यंत माझं टोटल सांगतो थांब तुला टोटल झाल्यात पण किती? हे अनुवार्य गून्हे
आता असं बघ कि आवाज तुझा लय मोठा यालाय आवातून
माझं झालेत
माझा आवाज यालाय काय सांग आठ झाल्यात काय टोटल आठ आतापर्यंत आठचं झालं म्हणजे होय अजून दोन करुया दहा हुत्यात तुझं पण होनी. अजून दोन केले कि तुझंपण हा
गेल्यात एक दो दोन, तीन, चार
हम्म
अ एक सेकंद ह्यो खालचं कॉल्ली आहे ना कॉलर कॉलर कॉलर ह हितन एक दोन, तीन, चार, एक, दोन, तीन चा चारचं वाया गेल्यात तीन वाया गेल्यात आणि त्याच्यातलं आपलं एक जरासे कमी झालतं दोन काय तीन मिनिटं.
अं तु एक धर म्हणजे एक, दोन, तीन हा चार मिनिट म्हजी चार वाया गेल्यात माझ कॉल किती आठ मधलं
आठ कॉल म्हणजे चार मग अजून दोन करुया चांगलं?? होत्यात की तुझं पण चांगलं हो की नाही?
हं
एकदा कम्प्लीट ते तीस कॉल व्हाय पाहिजेत रे तीस कॉल अजून व्हायले नाईत झालं नाहीत.
तीस कॉल झालं कि नाही ग चांगल हाय रे ते पूर्ण करूया कसं तर आपण होय कनी. दांडी मारायच कधी कधी कॉलेज हा तेच कि पूर्ण कराय पाहिजे सुरजला पण कधी कधी फोन करायचा?
तासभर बोललास कुनय पाच पाच कॉल हुत्यात रे अ तासभर बोलास तर किती कॉल हुत्यात तीन तीन तीन तीन कॉल हुत्यात
ह एका सोबत बोललास की नाही ब बतर फस् तर होत म
तेच कि
आत्ताच गेलं पाहिजे एका सोबत मग होत्यात. पाच माझं पाच तुझ दोघांच होतात?
हा दोन तास बोलाय पाहिजे बघ.
ह दरोज दोन तास काय एवढं अवघड नाही बघ सोड
हम् काय आता काय पर्याय काय दुसररं मिळत असली तर करूया
प्रोसेसिंग ला काय सोडलय का नई, पेमेट वर पेमेंटच ऑप्शन उघडलाय का नाही बघ तुझं? दहा कॉल झाल्यावर, अ आठ कॉल झाल्यावर न्हाय अजून.
नाय, नाय.
पेमेंटचे ऑप्शन दि
चेकिंग झाले नाहीत ना, चेकिंग झाल्याशिवाय पर पेमेंटच ऑप्शन आहे दिलं नाशिलं अजून काय बँक डिटेल जोडायचं आलं नाही अजून, चेकिंग झाल्याशिवाय येत नाही रे, एक तर टास्क चेकिंग व्हाया पाहिजे. अं चेकिंग चालू आहे ना, आपलं व्हॅलिडेशन ट्रांजक्शन च टास्क चेकिंग झालत.
सुरुवातीचं जरा म्हणून ते आलतं.
हम् -हम्,
अरे देखते है कैसा होता है और क्या होता है? तुझे बी बारा, बारा, बारा.
त्याचा बघ शर्ट लैयभारी आल्यात दोन आल्यात.
फोटो पाठवं की त्याचं.
त भाऊ, भाऊ घालून गेलाय रे. जाड आहेत. म्हणजे फॅब्रिक कॉटन हाय बहुतेक..
ह तु
मुले मीच मागायलोय भाऊ घा घालून गेला आता बाहेर. आजच आलं रे एक.
ते पाठव ना?
मंदिरला कुठं?, कुठं तर ज्योतिबाला चाललेला आहे मग तिथं घालून गेलाय तो. ज्योतिबा नाही, अ. हे त्य हं म त्य कुठे तर गेलाय, सोड जाऊ
ती, ती लिंक पाठव की.
पॅन्ट नसतं पाहिजे ते मीन तू नं मागवल्यात बघ बूट. पूर्ण पैशे देऊन मागवू काय?
कुठलं म सेंन वरन?
तुला पण आलंत नयी मिनंत्रा बघ ना रे, तुला पण आलत नाव् काय तर पैशे?
आलंत की, चारशे रुपये आलंत. म चारशे रुपयचं बुट कुठे मागवलत? ते ग ते गन मागवाय नाही का मशादर
नाही तू बूट मागवणार होतास नव्ह?
बूट नाय, बूट नाही मागवायला बूट, बूट शेन वरण मागवलो ना एक रनिंग बूट मागवलेय.
एक मिंत्रावरन मागवलेलास तो भाव घेऊन गेला नव्ह?
हां,
अजून एक मागवनार होतास तू म्हटलेला, माांगवलायेस् मांगोवला आहे. मागणार कुठं मांगोवलाय, मांगवलाय की.
म तेच की एक बुट भावाने घेऊन गेला आणि मग सांगायलो नाव् एक रनिंग बूट मागवलंय की. मी ते शेन वरणं.
अं शेन वरन आता कवा एंत हम्म तो रनिंग बूट हाय रे असं हेचा नाही ये रोज घालायचा नाहीये.
मग तो तू घालून येणार.
अह माझं आता बूट कितीे हाय माहितीेय काय? तीन बूट झालीत.
आता कॉलेजच पण ऍडमिशनच काय? ऍडमिशनच अजून
हॅलो पहिला तुमचं हे हे होणार म्हणलीस सेकंडइयर, सेकंड इयरच कॉलेज तीत
हा त्यानंतर ऍडमिशन व्हय.
स्कॉलरशिपच्या नंतर ऍडमिशन एक दीड महिना लागल म्हणली.
हो मग अडमिशन लय टाईम आहे की मग हॅलो ऍडमिशन मग काय निवांत उगाचच पैसे ठेवलेले माझ्याकडं ते मी आमच कर्ज ते त्यात टाकलो नाही रे पैसे कि कॉलेज मध्ये मागतील तर काय करणार मग उद्या ठेवलेलं गेलिया आता मग निवांत मग दीड महिना सांगितलं द्या निवांत. मी विचारले हो सरांना सव असेल तेव्हा मी सांगतो तुम्हाला काय हे नाही
अह दीड महिना लागल म्हणून सांगितल्यात पहिला तुमचं ते कंप्लीट करून घेणार
हा.
अह हे स्कॉलरशिपच म्हणजे ते झाल्यानंतर ना काय असेल ते
मग काय विषय नाही मंग कॉलेज भेटणार आहे बघ तो का नाही सेकंड इयरचा मग थर्डइयर मध्ये बसशील आता मला थर्ड इयर मध्ये बग सोळा म्हणजे थर्ड इयर मध्ये दुसऱ्याकडें जायचं त्याला ऍडमिशन घ्यायच असल एम सी ए ला हा, मग तेव्हा जर स्कॉलरशिप असल अह अडकल आपलं मग ते सर्टिफिकेट देणार काय दुसऱ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी? दाखला तीन देणार आहेत काय?
नाही नाही काय म्हणलं माहिती आहे काय पूर्ण तुमचं सगळं फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरची फी कंप्लीट होत नाही तोपर्यंत आम्ही एक काय देत नाही म्हणलं ओरिजनल डॉक्युमेंट सर अस म्हणलं आम्ही ओरिजनल डक्युमेंट देत
मग अवघड होणार की आपलं, स्कॉलरशिप जर भेटला नाही तर मग सगळं आपल्या बोलला
स्कॉलरशिप भेटली नाही तर अवघड होणार म म सानेे तेच म्हणलेत की हे झालेशिकाय मी काही देणार नाही म्हणले तुम्हाला
हम्म तेच के तर मग अवघड होणार आपल्याला ते पहिल्याच जुना करून ठेवाय पाहिजे पैशांचे फीस भराय पाहिजे. थर्ड इयर थर्ड इयरची तर पूर्ण फीस भराय पाहीजे मला वाटते स्कॉलरशिपच्या नंतर बघूया. वफर्स्ट इयर, सेकंड इयर स्कॉलरशिप घेऊया थर्ड इयर मध्ये ते भरूया पूर्ण हो की नाही.
अह मग त्याच समज काय झालं नाही कधी पण कराय ते तो आगा काय म्हणाला ता मी हे भरणारच नाही म्हणालता
काय स्कॉलरशिप?
नाही फी फी भरणार नाही म्हण ला कॉलेज, फी तटवणार म्हणून सांगाल म्हणाला
मग तू पुढ काय करणार नसेल रे. पुढ काय तो करणार नसेल म्हणून. तो जॉब पण सोडलाय म्हण कॉलेजमधन. काम पण सोडलय. ते काय त्यालाच सगळी माहिती हाय होय कामाला. मला म्हणालता मी काम सोडल. मला सगळ बघायला सांगत होते. स्कॉलरशिपच पण म्हटले तुच बघ. आणि हे पण तू बघ. म्हणून सोडला असे म्हणाला तो मला.
नाही नाही आहे. आपल, चेतन पाटील सरांची वेबसाईट आहे वय यावर आहे पाय, लिंक डींक वर आहे पहाय.
हा मला कोणच सापडत नाही ते लिंकडीन वर. मी सर्च करून बघतो, कोणच सापडत नाही मला.
मी आता चेेतंबरी सांगतो बघाल तो खर काय कामाचा नाहीये.
तेच की, आता मला कोणाचा पण भाव नाही.
बर सरांना मेसेज कराय पाहिजे बघ. सर तुमच जरास लिंक डिंक
तुझ पाठव की मी बघ
मी अजून कायच कराय नाही. एक मिनिट थांब. फॉलो टाक की.
खर एक दुसऱ्याना फ फॉलो करून ठेवायच ना.
हा तुला शेअर मारतो कि थांब. मी अजून काय काय आणि फक्त टाकवल यांच्यात. कनेक्ट दोन
हम्म
एक म्हणे काय टाका नाही. लय काय काय टाकाय पाहिजे. श शेअर दिस शेअर प्रोफाईल. एक मेसेज, वायवा शेर
हम्म
जा म्हटल कामा जायच रे लींक डी वर.
व्हय कामाच आहे. आमच हेन काय सांगितल सरांना. हा भारी हाय. पाटवले बघ.
हम्म आल. कनेक्ट केल बघ तुला ते. राईट नोट सेंड विदाउट नोट. आलेय का मेसेज बघ. इनव्हीटेशन सेंड टू. दोन कनेक्शन आहेत. हा
दोन कनेक्शन आहे.
नोटिफिकेशन मध्ये जाऊन चेक कर. नोटिफिकेशन मध्ये चेक कर.
इथ आल की हे लिंगडींग वाल्यांच आहे. हाय हाय रोहित. नाही या, तुझे शेअर कर बघू. नाही तुझे शेअर कर बघू.
हा आले थांब. आले थांब. आले थांब. एक्सेप्ट इग्नोर एक्सेप्ट पन्नाळा, महाराष्ट्र, इंडिया काय टाकाय नाहीस काय अजून?
कायच नाही, आत्ता तर उघडलंय दोन दिवस झालं.
अस आहे होय.
रिस्क घ्यायला पाहिजे. रिस्क म्हणजे सक्सेस सक्सेस. काय पजल गेम. चांगलं आहे चांगल आहे.
ह्याच्यावर काय असतं माहित आहे काय, आपण सगळ केलंय ह्याच्यावरलं त्याच्यावरलं मिळालेल असते ना. आपल्याला
तेच कि तेच की. हम्म. तेच आपल्याला कराय पाहिजे रे.
हमं.
आपल्याला काय तर शिकायला पाहिजे. म्हणून यावर काय करू शकतोय. नाही तर काय करणार आपण.
सग अरे जे जे तू केलायस कणी, ते सगळं यावर टाकायचं असतं म्हण. माझा एक मित्र आहे काय प्रेम म्हणून आहे काय. प्रेम एक मिनट येतय काय बघतो थांब. तेज कमीत कमी हजार काय पंधराशे फॉलोअर्स आहे ह्याच्यावर.
हम. माझा मित्र आहे की, त्याचा आहेत की पंधराशे.
अ ते कसल आपल्या इन्स्टाग्रामवर पंधराशे होत नाहीत.
ह ह. यावर त्यांनी पंधराशे केलं.
हं हं.
यांनी जेव्हा पोस्ट आपण काय तर घेतलय हे आलं ते आलं तर लगेच पोस्टा
चांगलंय. आपल्याला पण